हॅलो हां हॅलो काय म्हणता?
हॅलो.
कशा आहात?
हा येतोय ना आवाज.
हो हो येतोय येतोय आवाज येतोय काय म्हणतात कशा आहात? ओ काय नाही बाबा कालपासून. हो काय नाही काल पासून पावसाने चांगला जोर पक -कडलाय बरं वाटतय जरा हो. तुमच्याकडे काय म्हणतो पाऊस?
आमच्याकडे पण काल संध्याकाळपासून कंटिन्युअस पाऊस चालू आहे. बाहेर पडायची इच्छाच होत नाही काही.
हो ऍक्च्युली तस झालंय मी पण आज सकाळी एरवी. सोडायला जाते यांना तर वाटलं होत. की बापरे आज तर काय खरं नाहीये. पण कस तरी झालं पोहोचवलं सोडून आली स्टॉपपर्यंत.
ह हां हां.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
आणि रेनकोट घातलाना तरी ओलं होतंच ओ.
नाही नाही बाबा. मी तर पूर्ण वरून खालपर्यंत पूर्ण रेनकोट तर बाजूलाच राहायला पत् ता पण नाही लागला रेनकोट घातलाय की नाही एवढी ओली झाले होते.
अच्छा.
हम्म एवढा जोरात होता रात्रभर पडला ऍक्च्युली सगळी कडेच तरी चला नशीब सगळे खूप वाट बघत होतय कि माझे पावसाचे फायनली पडतोय तो.
ह हा हा हां हा.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
चांगलं आहे चांगलं आहे. बाकी मग आता काही तुम्ही पावसाळ्यात कुठे फिरायला गेले की नाही?
हुं हुं नाही असं तर पावसाळ्यात नाही गेलो त्याच्या आधीच इकडे युनिटीला वगैरे जाऊन आलेलो फिरायला हम्
तिला म्हणजे कुठे नक्की?
अ इथे ह ते एक युनिटी म्हणून ते उम्ह यांच सरदार वल्लभभाई पटेलांचा मोठा स्टॅच्यू आहे ना ह पण त्यांना त्याच्यात आम्हाला अहं. हे नाही मिळालं तिकीट नाही मिळालं. तर ते गॅलरीमध् ते वर मध्येच चढता नाही आलं ऍक्च्युली ते राहून गेलं. नाही तर मग अ मस्त फिरून ह तिथे ना हा हा अच्छा इथेच इथून जवळच अ-अर्ध्या पाऊण तास म्हणजे तर राहते तिथून जवळच अर्ध्या पाऊण तासावरच अ युनिट म्हणून मी अ हे केलंय सरदार वल्लभभाई पटेलांचा मोठा स्टॅच्यू बनवलाय. तो समुद्राच्या कंतक काठेला आणि तिथेच अ तिथेच बाजूला म्हणजे हे अशे व भरपूर अ सँचुरीज केलेल्या आहेत गार्डन फ्लावर सँच चुरी असं फॉरेस्ट अ स्टाईल असं सगळं खूप काही काही छा छान छान आहे बघायला आणि नर्मदा आरती पण आहे संध्याकाळी. लेझर शो आहे आणि मागे पण एक क मैत्रिण होती तिला पण सांगितलं म्हंटलं ये नक्की ते बघायला. दोन दिवस तर कुठे निघून जातील पत्ता नाही लागणार आणि इतकं छान केलेलं आहे. तो लेझर तू शो तर बघण्यासारखा आहे एकदम आपले सगळे व हो म्हणजे वसूल होऊन जातात की अरे हो आपण आलो इथपर्यंत नर्मदा आ संध्याकाळचे होते ना त्याच्यामध्ये पण छान वाटतं बाकी दिवसभर पण तुंबा्ला भरपूर आहे फिरायला तिथे दोन दिवस तर लागतात तर कमीत कमी तोपर्यंत हां सगळं फिरून पण होत नाही हो स्टेचर पण आहे. हॉटेल गव्हर्नमेंटच्या बसेस तिथली एरिया सुरू होते ना तिथेच आपल्या गाडीत पार्क करून टाकायचे त्यांच्या बसेसच घेऊन जातात तिथे तिकडे तिकडे कुठे जायचं असेल तिथे. ऍक्च्युली खूप छान आहे. हो असं पूर्ण खूप मोठं केलेलं आहे त्यांनी. खूप छान केलंय. फिरायसाठी पण बऱ्याच हुणांना माहितीच नाही आहे म्हणून मी मोठा म सगळ्या मैत् मैत्रिनींना ना आवर्जून म्हणून तुम्हाला पण सांगते याना. के फिरायला या एक दोन दिवस. अ हे भरूच थोडस अ एक फॉर्टीफाय मिनिट्सच्या रस्त्यावर
कुठे कुठून भरूच?
भरुचहून गुजरातमध्ये भरूचहून थोड फोर्टीफाय मिनिट्सच्या रस्त्यावर आहे हम्म हम्म.
ह लागेल आणि त्याचे चार्जेस वगैरे कसे असतात.
नाही तेथे चार् चार्जेस जास्त नाही आहेत काही नाही आहे फक्त त्या गॅलरीसाठी ऑनलाईन बुकिंग करायला लागत. ऍक्च्युली आणि तो एवढा मोठा स्टॅच्यू आहे ना की त्याच्यामध्ये लाईन लागते आतमध्ये जाऊन त्यांच्या डोळ्याच्या इथून ते लेफ्ट आहेत त्या तिथ पर्यंत जातात आणि तिथून सगळा व्ह्यू बघायचा तो मोठा. स्टॅच्यू त्याच्यात खूप सुंदर केलेल आहे खूप छान केलेल आहे. ते छानच केलय मुलांसाठी पण चांगल आहे पण ते एवढ लांब येऊन नाही होत अस होतय
हो म्हणजे तिकडे यायच म्हणजे मग एकदम असा वेळ काढून या
वेळ काढून याव लागेल इथे सोमनाथच मंदिर पण छान आहे जवळ आहे. जस द्वारका सोमनाथ भरपूर आहे तस फिरायला. पण वेळ काढून आठ दिवस वेळ काढून यायला पाहिजे आणि सध्या धाव धावपळीच्या ह्याच्यात कोणाला वेळ हा सगळ्यात मोठा प्रश्न झालेला आहे.
अच्छा अच्छा अच्छा
हम्म हम् पण ते दोन चार दिवस ह वेळ काढून आलात ना खरच या.
हम्म हम्म
छान वाटेल विथ फॅमिली फिरायला आम्ही आमची मुलगी आणि आम्हीच गेलेलो. सगळ्यांसोबत जायचंय ऍक्चुली माझ्या बहिणी पण बोलवते पण सगळ्यांच काही जुळून येत नाही असं झा झालेलय ते. हम्मम हम्म मग इथे कबीरवड म्हणून पण आहे. खूप जुन अस महादेवच मंदिर आहे. आणि आपले अ वडाच झाड आहे ना ते खूप जु न त्याच्या पारंब्या अशा सगळीकडे पसरून त्याच्यातन अजून नवीन हे झालेत. नवीन नवीन झाड तर अस फुल एकच आहे ते. खूप छानय ते आणि नर्मदा नदी क्रॉस करून मग त्या साईडला जायचय. जायचं आहे हो नाही आता तर नाही आता नाही आता नाही ग. आता नाही ते कस डिसेंबर हां डिसेंबर जात मध्येच आता तर नदीत म्हणजे शक्यच नाही एवढ्या पावसात वगैरे ह तरी जेव्हा कमी पाणी असत किंवा काय चालू असणारय. कारण शेवटी ते सोम आता श्रावण महिना येतोय मंदिर तर काय बंद नसत. नसतना लोक जाणारे जवळपासचे लोक जातच असता
हम्म पण मग कस आता बा तिच्या ठिकाणी तिथे एंट्री फीज वगैरे असतात तस तिथे पण असेल ना?
हा एंट्री फीज आहे, पण जास्त नाहीे. मला ऍक्च्युली लक्षात नाही आता विचारायला पाहिजे मिस्टरना. एन्ट्री फीज किती आहे जास्त नाहीए अच्युली तिथे आणि गव्- त्या बसेस तर फ्रीली फिरतात त्या म्हणजे. दोन की दोन ते दोन तीन किलोमीटरचा एरिया आहे ना. हा म्हणजे आपली गाडी जरी घेऊन गेल तरी इकडे अलीकडे सोडायची ती. पार्किंग आहे मोठं तिथे करायची प त्यांच्या बस- आणि मग कुठे कुठे जायचं तुम्हाला तिथे जाऊन यायचं. म रिटर्न परत आपल्या अ- गाडीतपर्यंत असते, त्यांची बस म्हणजे तिकडे कोणाला एस एच नाही ना असं.
अच्छा! नाही म्हणजे माझं म्हणणं असं, की की आता आपण त्या बसेस तिथून फिरून आलो आठ नंतर परत दुस- दुसऱ्या दिवशी जायंच तर परत गाडी तिथे लावायची. परत राहिलेले स्पॉट फिरायचे असं.
हा हां मग तुम्हाला तिथे हॉटेल्स पण आहे, तुम्हाला तर पाहिजे तर तिथे हॉटेल्समध्ये पण राहू शकता. तुम्ही असं पण करु असं पण आहे हो
हम्म
मग परत सं रात्री परत आलात की दुसऱ्या दिवशी परत तुम्ही फ्रेश होऊन जाऊ शकतात.
हा हा
हा असं पण आहे, किंवा तुमच मग घर जवळ येत तुम्ही घरी निघून- दुसऱ्या दिवशी पण लोक राहतात. म्हणजे आहेत तिथे हॉटेल्स भरपूर आहेत. जातात पण लोक, आणि स्पेशली ट्रेन पण आहे तिथून हा इथून गुजरात हा हां इथे गुजरातहून स्पेशल ट्रेन्स पण आहेत ॲक्च्युली
हा अच्छा आणि जेवणाच वेगैर पण असतं का आतमध्ये तिथे
हो तिथे खायला वगैरे पण आहे भरपूर स्टॉल्स वगैरे आहेत. तिथे हा तिथे आहे. बरे तसं काही प्रॉब्लेम नाही आहे, की तुम्हाला काही खूप महाग मिळतं. खूप कॅरी करायला लागत असं काय नाही.
हम्म नाहीतर मग कस, लहान मुलं कधी कधी सोबत असतात ना. मग त्यांचं खाणं वगैरे
नाही तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. सगळं ओके आहे म्हणजे काही प्रॉब्लेम नाही.
आता पावसाच तर बंदच असेल, त्या असं थंडीमध्ये.
काय अजून एन्क्वायरी नाही केली ऍक्च्युली, म्हणून काय आयडिया नाही.
ते तुम्ही नरमध्येच म्हणताय मध्ये पाण्यामुळे बहुतेक ते बंद असेल.
हम्म नाही नाही मला नाही वाटत ते स्टॅच्यूचेइथलं हा हे कबीरवड ब मध्ये तिथे काही तेथे आपले पर्यटन स्थळ सारख तिथे काय अस बनवलेलं नाही स्पेशली महादेवाचं मंदिर आहे. तिथे तर लोक जातच असतील?
हा- ह- ह
हा कारण नदीतून काय. खूप मोठं पात्र नाही आहे तिथे थोडं कमी आहे तर ना ना बोटीतून जातच असतील. तरी इन्क्वायरी नाही केली मी एवढी अशी
बघावं लागेल एकदा.
हा नाही ऍक्च्युली आपल्याला माहिती नसतं ना?
बरेच स्पॉट माहिती नसतात आणि आपण त्या एरियात येऊन गेलो तरी आपल्याला कळत नाही मग नंतर कळत की अरे आपण इथे जायला पाहिजे होत
जायला पाहिजे होत ऍक्च्युली आता असंच वाट वाटायला लागलंय की थोडस मध्ये मध्ये कुठेतरी फिरून यायला पाहिजे असं काहीतरी तरी हो ते चेंज होऊन जात हो माझे होतात पण ते देव दर्शनमध्येच बसवून जातात आमच्या सुट्टे सुट्ट त्या ज जज संपून जातात मग आणि संपून पण नाही जात पण म नंतर मिळत नाही असं होऊन जात.
नाही आमचं ही तसंच आहे आम्ही देवदर्शनालाच वर्षभरात आमच्या दोन तीन ट्रिप देवदर्शनातच होतात. आणि मग असं कुठे बाहेर फिरायला जायचं म्हटलं की यांना सुट्टीच मिळत नाही.
हा मग बस बर सगळ्यांची तीच कतकथा आहे मी म्हणते काय माझं तर दोन तीन जागे तर फ्रिक्स्ड आहेत हा. मग एक दिवस सुट्टी कुठे कुठे जात त्याच.
हम्म् हो. एक तर सुट्टीच्या दिवशी झोपेतून उठायलाच वेळ होतो.
हा.
खला सांगायचं आता.
आठ दहा दिवस तर असं आरामात. निघून जातो कुठे काय नाही का महत्वाची काम झाली तर खूप झालं घरातली. रेग्युलर असं य ते सुट्टीचं काम ह. ह.
बाकी म अजून काही चाले ना. हा झाला टाईम चला ठेवते्या मी करते थोड्या तुम्हाला.